हॅलो हा बोला... काय नाही आराम.
हो आराम कामा झाली का??
हाव काम झाले.
हो का??
एक वाजला ना.
आ....
एक वाजला म्हटलं.
हो नाही तर काय एक वाजला ना लवकर जेवण खाऊणं सर्वच झाले असतील काम??
हाव सगळच झालं.
पापड गीपळ काही
ते आता जत्रा झाल्यावर.
हो आता जत्रा झाल्यावर हो त्याच्याशिवाय आता जत्राचीच तर गडबड हाय तुमच्या इथं.
हा जत्रा हाय तर गरबड हाय आता.
हो आता हे का आमची इथं आहे ना गरबड आम्हाला काम आटपा लागतात घरचे.
हा.
हा आता काही घरचं साफसफाई करणं.
हा.
ह देवधरम त्याच्या आहे यातलं हे करण जत्रा आहे.
हा.
आपले गाळे निघतात गाळे निघतात नाळे निघतात.
हा हाव ना.
हम्म.
कॉल किती झाले मग?
काय म्हटला?
किती म्हंटले झाले टॅक्स पुरे?
दहा झाले.
दहा झाले का?
हो हो काल मी केलेच नाही ना, काल मला थोडी गडबड होती त्याच्यामुळे केल्यात नाही गेले.
हाव ना. हम
काल गरबड होती केल्यास नाही गेले.
हो ना मंग मांग काया हा.
आता आज पहिले कॉल्स पूर्ण करतो काही घरी गेल्यानंतर तरी.
हा.
आता इकडे गावले येला आणि आयच्या घरी.
हाव काय?
स्वयंपाक झाला अशील?
हा जेवन स्वयंपाक सगळंच झालं.
सगळेच कामं झाले.
हा सगळेच काम
काय?
नाही आहेत ना झोपतात आता.
हो आता ऊन पडून राहिलं ना.
हा ऊन नाही आहे ना खूप ऊन आहे.
हा ऊनच तर पुरायलाता खूपन आपयला लागलं.
हा. त नाही गेला तो सोधाण वारखेड.
वार घेळाच आहे का?
हा.
हो काय? मग आम्हाला धोका आहेता वारखेडातय.
तिकडे आला म्हणतात ना वारखेच इकडे हे.
हो ना वारखेडच्या इकडे आला हणतात ना बरं एक नाही ना ते खूप सुटेलत ना.
हा वाघा आहे वाघीन आहे त्याची पिल्ल आहे दोन.
हां.
वाघ आहे वाघीन आहे पिल्ला आहे दोन.
हो काय?
हाव
वाघ हाय नदीक,
वागीन हाय,
हो काय?
हम्म
सा सा हाईत म्हणतात बई सुटलेले.
काय माहित आता हे चार माहित थांबा ना रे. कृष्णानी हाव का हम्म
कोणी म्हणते की सा हाय सुटेल,
काय माहित नाही मग आम्हाला ते पिल्ल दोन आणि ते आहेत.
ह ना
हम
हम्म काय
बोला मग बाकी काय?
काय, काय म्हणतात पोर पोरं?
हा काही नाही चाल झोपू द्या झोपू द्या झोप झोप करतान.
हो काय. हो लय हे करतात लेकरं.
पागल करतात, नाही पागल करतात.
हां.
पागल करतात हम्म.
हो ना व्ह हे कॉल पूर्ण व्हायची भली परेशानी आहे.
हो ते पागल झालं डोकं.
हो ना मी काल नादी पेटली होती पण ते काल झालंच नाही मला.
हाव ना.
कामामुळे काही थोडीशी गडबड होती मागं.
हा.
आज म्हटलं पहिले पुरेच करतो.
हा चालतंय. बर.
मुलं काय अ भाजीगिजी काय केली होती?
आज भाजी आज वरण केलं होतं फोडणीच.
कसं काय, आम्ही वांग्याची केली होती.
हाव काय.
झाली का पाच मिनिटं
आई आता मला दे, ना.
ठीक आहे मग.
हो पाच मिनिटं पूर्ण व्हायचे राहिले ना.
पाच मिनिटं व्हायले हा.
हम्म
बाकी मग गावाला जायला का?
हो इकडे तळेगाव हम्म गावला
तुम होऊ काय.
आईच्या इथ
होऊ ना होऊ ना
हम्म इकडे आल्यावर मंग त्या शेवड्या केल्या आम्ही आता आज हा हाताच्या
होऊ का
हातावरच्या शेवगा केल्या. ठीक आहे म,
ठीक आहे ठीक.
आता दोघींना फटके देते मी थांबा.